हा आवाज येतोय काय माझा? हा काय करायलाय?
काय नाही बघ आता सगळं जेवण तेण झालं. आता झोपायचे झोप झोपायचं म्हणलं पण काय झोप पण लागना म्हणलं
होय काय आज काय काय.. केलाय म जेवणाला?
जरा वांग्याच भरीत काय आता भाजीला हाय तेच करायचं वांग्याच भरीत केलय, परत डाळीची आमटी, भाकरी हम्म भाकरी भा वां.. वांग्याची सॉरी भरीत नाही भाजी सॉरी हं भरीत आलं तोंडात भरीत पण येते मला करायला भाजी केल्या आज हा हा वांग्याची भरली वांगी केल्यात म्हणजे काय करायचं च एकतर का नाही अ काटेरी वांगी घ्यायची किंवा आपली नदीकडची पण चालतात छान वाटतात ती पण आणि ते कटिंग करायचीत व्यवस्थित म्हणजे देट एखादा एकेकांना कसं देट पण आवडते. आणि एकेकांना हे पण होते म्हणजे आवडतं आवडत.. पण नाही. मग आपण काय करायचं म्हणजे पद्धती सांगते ह कशा कशा पद्धती क करतात ते मला तस तीन चार पद्धती येत्यात, हा आपल्या शेंगदाण्याच कुट. म्हणजे शेंगदाणे भाजायचे, कुट करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते अ चटणी, मीठ किंवा आणि हळद हे टाकायचं. आणि टाकायच आणि अ आपलं छोडं, एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आणि मग ते कणी अस मिक्स म्हणजे, एक मसाला तयार करून घ्यायचा. असं करायचं. आणि वांगी स्वच्छ धुयायचीत. शिरायची असं म्हणजे हे पण पूर्ण चिरायची नाहीत. थोडी थोडी चिरून असतं मग त्याच्यामध्ये वाटण ते भरायचा वाटण तयार न केलेलं आणि नंतर म य तेल टाकायचं त्यामध्ये जिरं, मोहरी परत थोडसं टोमॅटो बारीक चिरलेला. त्याच्यामध्ये करा करायचा किंवा हा घालायचा. किंवा आपण ह्या ह्याच्यामध्ये वाटणामध्ये जरी घातला तरी चालतंय. मी कस तो जरा स्मूथ होण्यासाठी त्याच्यामध्ये घालते हो. म्हणजे, कसं आपल्या टॅमॅटो कसं ह्या तेलामध्ये जर असं हे झालं की कसं टेस्ट लाग नाही मग तो बारीकोस पण हे करायचं. म हे वाटण जे भरलेलं असते. ते घालायचं आणि वांगी कच्ची तेलामध्ये. आणि वांगी थोडीशे तीन-चार मिनट असं थोडं हे र्यंत जरा परतून घ्यायची मग नंतर म ते वाटण टाकायच. राहिलेलं. जर शिल्लक राहतंय ना आपलं मग ते टाकायचं आणि ते मग मिक्स असं करायचं. आणि त्याच्यामध्ये आपल्या जसं आपल्याला पाहिजे म्हणजे थोडं पातळ पाहिजे असेल किंवा फक्त आपल्याला, फक्त घट्टचं वांगी जरा पाहिजे असेल तर मग पाणी टाकायचं. असं पण होते आणि अजून एक पद्धत आहे वांगी करायची ते दुसरी पद्धत म्हणजे सेम प्रोसिजर फक्त काय कुठे घय आपलं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, भाजून घ्यायचं मिरच्या घ्यायच्या, मिरच्या घ्यायचं, लसूण घ्यायचं नक त सरास आलं चालत नाही तर नाही. ते घ्यायचं कोथिंबीर हा कोथिंबीर घ्यायची. आणि हे सगळं वाटण म्हणजे आणि शेंगदाण्याचं कूट हे सगळं वाटण मिक्सरला लावायचं. मिक्सरला लावलं हा. त्याच्यामध्ये थोडस हळद, मीठ वगैरे टाकायचं. आणि टाकलं क ते मग सेम म्हणजे आपण जशी वांगी चिरली तशी चिरायच्या त्यामध्ये घालायचं. अ आपलं वाटण केलेलं परत जिरे, मोहरी वगैरे टाकून तेलामध्ये टाकून तसे पण करता येतात. म्हणजे ती पण फोडणी म्हणजे फक्त मिरच्या वगैरे घालून, लसूण घालून ही आणि ही चटणी घालून असं पण होते आणि एकजण कस हा होय छान होता ते एकदा ट्राय करून बघा. म्हणजे हे पण छान होतात आणि अशी पण आहेत म्हणजे पद्धती सांगते काय म्हणजे काय करायचं? वांगी घ्यायची स्वच्छ म्हणजे ती कणी मधून कापायची म्हणजे मधी दोन्ही भाग करायचा. आणि त्याच्या आपण जे कूट वापरो कूट हे परत कूट थोडं वापरायचं लई नाही. यामध्ये का नाही. खोबऱ्याचा पण खोबरं अस असतय कणी ओल ते करून घ्यायच आणि त्यामध्ये कोथिंबीर परत चटणी टाक म्हजे हे मिक्सरच्या भांड्यात. टाकायचा. आणि थोडस हेच पीठ घ्यायचं आपलं डाळीचे पीठ असतें का नाही? जरा घ्यायचं आणि मिक्सर पूर्ण फिरवायचा. आणि त्याच्यामुळे चटणी वगैरे टाकलेले अस ते कन ते आणि मग ते काय करायचं? अ थोडी कोथिंबीर घालायची त्याच्यामध्ये. आणि आपल्या ती नॉनव्हेजसाठी आपण वाट पण तयार करतोय ना, म्हणजे हे ते म्हणजे असं ते वगैरे जरा भाजून किंवा हे हे सगळ पूर्ण एकत्र करायचं आणि ते तेलामध्ये असं तेल सुटेस पर्यंत कणी पूर्ण अस परतून घ्यायचं मग त्याला तेल सुटलं कणी नाही त्याच्यामध्ये आपण चटणी मीठ जर त्यामध्ये नाही टाक नाही तर त्याच्यामध्ये जरी टाकले तरी चालतय म्हणजे जेव्हा आपण वाटण केले की नाही. त्याच्यामध्ये सेम प्रो प्रोसीजर म्हणजे चटणी मीठ तेल टाकाय म्हणजे तेल तेलामध्ये हे करायचं हा हा मसाला आणि किंवा आपल्याला थोडा गरम मसाला पाहिजेल धना पावडर हे टाकायचं जर पाहिजे असेल तर थोडासा गरम मसाला, आणि धना पावडर हे त्याच्यामध्ये टाकायचं आपण जे अ गिरवी तेल सुटस पण घातल्या का त्याच्यामध्ये टाक टाकायच मग चटणी तेन वगैरे टाकलं. की त्याच्यामध्ये वांगी टाकायची की वांगी काय करायची? त्या मसाल्यासोबतच परतून घ्यायचे. असं करायचं मसाल्यासोबत परतू परतून घेतली का नाही? मग त्याला काणी करायच पाणी वगैरे हे करून आपल्याला अस गिरवी टाईप होतय ते मग ते जेव्हा शिजतात ना वांगी तेव्हा काय करायचं की त्याला असं छानपिक अशी म्हणजे उकळी वगैरे त्यामध्ये थोडा वेळ झाला क शि असं वाटलं की श आपली दुधावरची शाई असते ना त्यारा ती त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे आपण म्हणतो ना गिरविलेक अस कालच एक ल येर आणि चेष्ट येते का नाही ती थोडी टाकली का नाई एक प्रकारची टेस्ट येते या म्हणजे अशा पद्धतीने पण होत
ती काय नवीनच पद्धत ऐकली आता मी तुमच्याकडनं की शाई वगैरे घालून
घालतात की.
हा हे नवीनच बघितले ऐकले आता मी नाही तर आपण कूट वगैरे कसं घालून करतोयच वो.
हा करतोय म्हणजे आपल्याला कसं म्हणजे आता तुम्ही नॉनव्हेज वगैरे खात असेल ना. आम्ही काही खात नाही म्हण नॉनव्हेजला आपण कस गिरवी वगैर करतोय ना म्हणजे अ खोबरे लसूण हा परत कोथिंबीर. आणि परत हे आपण हे हे आपलं सगळं परत अ जिरम आणि तिळ हे काय करतोय आपण भाजून घेतोय हे आपण व्यवस्थित भाजायचं हेजी मग त्यामध्ये काय करायचं आणि मग नं तर कोथिंबीर खोबरं एकत्र अस पेस्ट करून घेतली की हे तेलात घालायचं ते तेलात घातलं की तेल सुट् पर्यंत हे पूर्ण केलं की ना हे सगळं इथे पूर्ण म्हणजे असं तेल तेल सुटले की कसं आपल्याला कळत कि मसाला व्यवस्थित हे केलाय झालाय फ्राय झालाय हा. मग त्यानंतर की नाई असं वांगीच पण की नाई वांगी भरायली ची वांगीच काप करायचं म्हणजे हा मधलं दोन दोनच करायचं चार करायचं नाही. मधलं दोन दोन काप केलं की त्यामध्ये किंवा तुम्ही चार पण जस आपली इच्छा असेल तसा हा. त्यामध्ये घालून ते परत व्यवस्थित चटणी हळद घालून गरम मसा मसाला धनी पावडर हे व्यवस्थित असं परतायचं. आणि मग त्याला काय करायचं पाणी वत दोन व्यवस्थित ते थोडं शिजून द्यायचं मग शिजून दिलं वांगी शिजत पण हा मग त्यानंतर एक जेव शिस्त आहे आणि आपण आता म्हणणार की गॅस वगरे बंद थोडीशी साई शा लेहरं टाकायची म्हणजे एक प्रकारचं टेस्ट म्हणजे म्हणजे मी पण माझ्या नंदाची बघूनच तुम्हाला सांगा लागले मला पण काही माहिती नव्हतं
अजून करून तुम्ही बघितलं अ का एकदा तर केला का नाही तुम्ही
केले का मी केले मी पर्सनलि केलाय होय मी करतेय म्हणजे आता समजा कि आता आपल्याला आमटी करायची नाही किंवा काय करायचं नाही की मी तशा पद्धतीच करतो गिरवी टाईप त्याला गिरवी टाईप वांगी म्हणतात म्हणजे ते पण छान लागतात
हा आता चांगले आहे तरी रेसिपी एकदा करून बघाय काय हरकत नाही करून बघ मी नक्की होय, आमच्या इकडं कस आमच्या इकडे कस करत्यात ज य म्हणजे तुम्हीआता दोन पद्ध ज्या पहिल्या सांगितल्या तस करत्यात जसं रेग्युलर असते की डब्याला वगैरे
आता तुम्हाला सांगू काय? एक अशी पण वांगी करतात म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगतो? डाळ वगैरे भिजत घालायची ची आणि वांगी चिरायची हम् वांगी चिरले - ठीक ये त्याच्या मध्ये जिर, मोहरीची फोडणी द्यायची रचि, कांदा, टोमॅटो घालायाचा अन त्याच्यामध्ये वांगी पर ची डाळ घालायचं चटणी मिठ घालायचं म्हणजे अशा पण सोप्या सोप्या पद्धती करतात वांग्यामध्ये म्हणजे करतात मला वाटते चार पाच प्रकारचे तर करतात वांग्यामध्ये
नाही वांग्यामध्ये भरपूर प्रकार आहेत असं म्हणायला गेलं तर
आमटी पण करतात वांग्याची माहती आहे ना? म्हणजे वांगे काय करायच हा चिरायची त्यामध्ये आपली तूर डाळ आहे ती भिजत ठेवायची टॅमॅटो हे घालायची परत वरण्याची आणि अ काय बोलतात तो वांग्याची पण आम ते करतात.
भाजी पण करतात होय आमच्या
ते पण करतात होय ते कसं आमच्यात एवढं रेगुलर खात नाहीत. नदी ये म्हणजे आमच्या यांना वांगी पण आव म्हणजे आमटी पण आवडत नाही मग त्यामुळे मला कस ह्या अशा पद्धतीने वांगी मी करतो म्हणजे जी टेस्टी वगैरे लागते तील असं
हा म्हणून तुम्ही ते करता. हा नाही करत थोडा लय वांग्यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर प्रकार आहेत.
हा आणि त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात कसं ती भरली वांगी वगैरे छान लागतात करायला म्हणजे अस हा तांदळाची म्हणा, ज्वारीची म्हणा, आणि चपाती सोबत पण वांग्याची भाजी खूप उत्तम लागते ते म्हणजे छान लागत.
ते ते तरी आहे होय खायला हम्म आमच्या इकडे कसं करतय हा आमच्याकडे कसं करत वल्ल्या मिरचीच सुद्धा करतात म्हणजे वल्ल्या मिर फक्त अ वांगी करतात भरून. हिरवी मिरची असे ना आपली दे जा म्हणजे कसं आता होय छान लागते कोथंबीर परत हिरवी मिरची जरा असं लसूण परत जरा असं धन धना अख्खे धन असतात ना ते घालायचे जिरं जरा घालायचं त्यानंतर आपल्याकडं हा मिरच्या घालायच्या जास्त प्रमाणात त्या त्या वाट ना आणि मिक्सर ला चांगलं वाटून घ्यायचं थोडशी साखर घालून आपली गोड चहा जी चहा मध्ये घलतो ना ती गोड साखर घाून ना थोडसं वाटून घ्यायच त्यानंतर हा त्यानंतर त्यात थोडस एक चमचा बेसन नंतर बेसन नंतर त्यात आपण थोडस अ चटणी हळद मीठ आपण हे घालायचं. त्यानंतर जर राज आपला जो हिंग तडका आपण देतो माहिती काय तो घालायचा जरा त्यात आणि कुट जरा वरण घालायचं. त्यात त्या हयाच्यात आपण जो का मिश्रण केलं ना त्यामध्ये त्यानंतर तो आपण जे काय सा केलेले वांगे आहेत त्यात भरायचा तो. आणि जसं तुम्ही जिऱ्याची जरा तडका देऊन ना तेला जरास जिरं टाकून त्यानंतर ती वांगी सोडायची जरा ती वांगी परतायची नंतर वां वांगी जरा परतून झाले ते आहे तो तो मसाला तो पण त्यात घालायचा थोडासा पाणी घ्यायचं वाफवायचं चांगलं. वांगी. एकदम छान लागतात ती सुद्धा तुम्ही करून एकदा
हा बघते की मी करून छान वाटली थोडा रेसिपी बघते की करून एकदा चालते चालते हा हां ओके हा हा हा ठेवा.
हा.